हॅलो झाले काम?
हो बाई झाले काम बसलेली होती तेलेच पवरा ती कोण रिकामय
हा आव आज साफसफाई केली ना जात तिची हा तुमची झाली का?
ह नाही ओ राहिली साफसफाई आता करुया जेवण काम झाले. आज करायचा विचार तर पण मग ते अंघातच आलं म्हणजे कंटाळा आ
हा.
मग काही केलंच नाही करू करू म्हटलं. रहूदेल अ दे आता उद्या परवा दोन तीन दिवसान करू. काही महिन्यातून आता बद्दल च्या ना मशीना बंद हेत की नाई.
हो वातावरण चांगलं नाही ना
हा.
हम्म.
मला.
बाकी मुलं गेले शाळेत.
आले.
आले का.
अठरा झाले.
हा हाव का? बाकी कामं झाली सगळे. हाव का.
जवळ ते म्हणलं त्या तिथंय
नाही प्रॉब्लेम हाय ना. हा. नाय आलं हम्म. बाकी मग हाव का. दोन्ही वेळा आल्या होत्या का मग आरतील दोन वेळा होती ना आज आरती.
पोरीयाची धूमधाम राहते की मी आता मग आता उशीरा आली थोडीशी म्हणजेच साडे दहाला आली आता चार वाजता येईल पारायण वाचायला. हम्म.
हा काय बनवल मग आज जेवण करायले
आज काय काही नाई बाई पोडी भाजी आपली वड्याची भाजी केली कोड्या
हाव का
हम्म बाकी काय नाही मग
हा ह
रोज रोज रोज रोज काय काय कराल समजत नाही ना मग रोज रोज भाज्या काय करा साग
हाव ना तेत आहे रोज रोज काय कराव काय कराव पहि ह नाही मसाल्याचे पाहिज माणसायले
हा ह हे अजून जेवणच राहिलच त्याचे
तुमची फॅमिली मोठी आहे ना
हो
हुम्म
संजित की शर्ट नाही दिसून राहिल मग म्हणजे मग कोणत तथरूनलायला आता
नाय आज मशीन बंद आहे मग
आज हो मशीन बंद केल्या
हो का किती झाले मग हा किती झाले मग तुमचे आता
आता काय लाट पंधरा झाले
झाले पंधरा
ह आओ काय झाल फोन लावली गेली मी तसेच फोन लावले त्याच्यात मग का एकवीस आणि नऊ
हा
ऊचलेच नाही
हव ना
काही काही जणी न उचलल्याच नाहीत उच हाव ना मग काही काही झणीने उचललेच नाही
हा कन्फार्म करून ठेवल का नाही पहिले चौगिच आहे आता फक्त चौगीचे नंबर आहे एकदा डायल करून ठेवायचे
आहो हावना माहिती आहे का काय झाल जे आता दोघी तघेले फोन लावला
हा
ते बाया म्हणत तु आ आमचे झाले म्हणतात त्याचे झाले तर मग म्हटल माझ्या सोबत दहा मिनट बोला ते आम्हाला काम आहे पाहुणे येतात म्हटल राहू ते बाई म
तसच आहे मग आता बायाच
हा म्हटल तुमचही काम होतील माझेही काम होतील
येईन हे वेगळच टाकल येईन मस दुसर काहीतरी मेसेज वगैरे टाकल असत ना चालल असत फोन वर कस बाया हा बाया कस
एवढ बोलत नाहीत ना कोणी
हा कामात पण रायतात कोणाला काही रायते कोणाला काही कोणी कुठ जाते
बोलते माणूस एवढ बोलते का दहा दहा मिनट एक एक किल फोन लावा
तेच ना मंग आता समजा आता तुम्हाला मी आत त्याला फोन लावला, आता चार वेळा अजून तीन वेळा लावावं लागतं दिवसातून.
ब्लॅक कॉलरच तर मला दिसलंच नाही कुठे आहे तं.
अजून दोन तीन वेळा फोन लावावं लागतं, तुम्हालाच एकदा
ह ना, हो ना आता तुम्हाला लावतो यक तुम्ही मंग मला लावजा अजून थोड्या वेळानं.
हा, हं, हं.
अनं बस म अजून काय तो जयश्री वगैरे कोणी सापडते काय तो.
हो तसंच करायला लागते, आता काय करता मग?
जेयले तेयलेच लावून देऊ, जेणं उचलले
अणि एकदा नंबर असं बुक वर लिहून ठेवले ना, तं मंग आता तेयले फोन लाव
मग बुकवरच लिहून ठेवले मी. ते बुक वरच लिहून ठेवले, अन तेयलेच लावले फोनं. अन तुमच्या वेळात तसंहि मला वाटत जास्त न हेच तर नाहीये.
नाही जास्त बाया नाहीये.
झालं मऊ गरजऊनेनं नाही, नाही घेतात मग त्यायच्याच त्या आहेत ना बोलणाऱ्या.
हा असं
असं आहे मग, आमच्या जवळ आमच्या इकडे माह्या देराणीचं नाही झालं ना सुरू.
हाउ ना ते मंग आता तेय ज्यायन नवीन जर केलं का नाही तर तेयले ते पहिले टॅक जे पूर्ण केले ना आपण, ते करावे लागता त्यांना पूर्ण.
हाऊ ना, हो ना.
हां
थांब ना रे जाणून असं कसं माहित नव्हतं? नाय वर जाय अन टी शर्ट घेऊन ये. नाही तर मग टी शर्ट नहीये, हे घाल. दिसून नहीच राहिले कुठे टाक
आता बायातं लाँयत करणारेय, पण त्यांचे टॅक पूर्ण नाहीत ना होयल.
हाव ना, हो ना.
टॅक्स पूर्ण पाहिजे त्याचसाठी.
हो ना आता काय बी तितंये. काही काही बाईचे झाला म्हणते हा टास्क पूर्ण.
अन ते त्यांचे पहिले टॅक्स पूर्ण झाल्याशिवाय बाकी जमत नाही ना.
हॅलो?
काय वो मग यायचे आपल्याला डबल फोन लावत
आवाज अटकतोय तुमचा.
कोण आलं?
आवाज
हॅलो हॅलो,
ह आवाज येते काय!
तुमचा तुमचा आवाज कट होताय?
हॅलो,
हा, तुमचा आवाज कट होतंय म्हटलं. हॅलो.
हॅलो.
हा असुदेत,
रेंज नाही आहे ना इकडे.
एक मिनीट. हा हॅलो आता आला काय?
हो, आता आला.
बरं मग, बर मी बाहेर गेलती की मी.
हा, तुमच्या इकूनच कट झाला होता.
नाही, कट नाही रेंज गेली असं.
हो ना.
हा.. हा. असं झालं ते. ते बाहेर गेली की आवाज कट होतंय. फोन लागत नाही. हम्म. बाकी काही नाही. सर्व आता जेवणार पोट्टे आले की.
हो, आमचा स्वयंपाकच बाकी आहे.
बापा कावून एवढा उशीर?
ते बाहेरची साफसफाई केली मी. एकटीच मी बाकीचा झाला स्वयंपाक सगळ्याचा.
हं.. हो काय? जेव्हाच्या बाकी माणसाचं झालं असं.
हा, तेचं झालं. हम्.
हम्. हा, झाले का दहा मिनटं?
झालेच नाहीत, आणखी बोला ना.
हा ना, असं वाटतं पटकन झालं की, पटकन आपला नंबर लाग,
हाय की नाही तसंच आहे मंग. लई फोनचा घोळ, घोर आहे.
हा.. ना.
हम्म.
हा. काय केली बंघ भाजी?
भाजी नाही केली मी, गोळ कुडकेस केले. माझ्या तोंडाला फोड आले जास्त. जेवणच नाही करता येऊ राहिलं.
हो काय. मग याच्यासाठी माणसांसाठी नाही केलं काही घरातल्या?
ते आ केला ना, स्वयंपाक सासुबाईंनी केला.
असं असं हो का? हा. हम्म.
तुमच्या घरचे कुठे गेले बाक?
सगळे आपापल्या याच्यावर. म्हणजे कोण अंग टाक कलेला आहे, कोणी झोपलेला आहे, कोणी वावरात गेलेला आहे.
हाव.
हा. पोट्टे आता शाळेतून आले, फिरून राहिले.
हा, पोट्टे घरी आले कि लई मस्त्या करतात, पागल करून टाकतात.
झालं सुरू त्यांच भांडण, हेन ते.
तेच तर आहे मग.
हम्म्.
आ, ते पागल होतात आणि आपल्यालाही करून टाकतात पागल.
हम्म, असंचं आहे ते.
हा.
बरं, भात देऊ का? हं. नाही बाप, माझं झालं जेवण. तिकडे गेल ती, केंद्रात तिकडून आली. स्वयंपाक अर्धा झालता, अर्धा राहिलता.
मला वाटतं संध्याकाळी आहे ना, केंद्रात प्रसाद आहे वाटते, संध्याकाळी.
हा ना, खिच हे आहे. भात आहे, फोडणीचा.
हा, तेच तर म्हंटलो.
हा, मग म्हणून म्हटलं बघ. दहा मिनिटं झाली, हा? दहा मिनिटं नाहीच झाले. एकच-एकच. एक मिनट राहिला, मग आपण लव
हा, आ.
तुम्ही याच्यावरच थांब, जा मी लगेच तुम्हाला फोन लावतो मग.
हा-हा.
हा, म्हणजे कसं आहे मग? आणखी काही नाही.
मुलं विचारतात, झाले का? चांगली आहे. मुलं विचारतात, झाले का? का, दहा मिनिटं झाले? का, दहा मिनिटं, हा?
हम्म-हम्म.
मुलंही पागल करता असं, हे काही मेसेज तर दिलं असत ना, काही मेसेज आपण टाईप केलं की पटकन टाकून देतो. हे वेगळंच झालं हे.
हे अवघड, मग बोलत नाहीत ना एवढ्या बाया?
हा, बोलत नाहीत बाया, ते पण दिवसातून वीस वेळा कॉल करायचा. चार बायांले म्हणजे खूपच भारी काम आहे, हम्म.
आता असं समजा, आता कोणी कामाला जाते, कोणी काय करते, कोणी काय करते, कोणी
काम्या नाहीत ना एवढे. हाव ना, तेच ना.
ड करते असा आहे ना, कोणी लग्नालेच जाते, कोणी कुठच जाते.
हो, हा-हा, करतो.